हॅलो.
वाज होतो ना ओके, ओके वेरी गुड, वेरी गुड. म चांगलंय मग आता परत तुमचा प्रयोग कधी आता पुढच?
नाही आता सध्याला तर काही नाहीये आता बघायचं नवीन नाटक. वगैरे काही झालं तर.
अच्छा. पण ह्याच्यासाठी असं रीतसर प्रोफाईल बनवावी लागते का म्हणजे अप्रोच कसं करतात? डायरेक्टर्स अप्रोच करतात म्हणजे तुम्हाला अ
नाही ऑडिशन वगैरे घेतात म्हणजे तुमचं जर का गाण्याचं वगैरे असेल त्याची ऑडिशन घेतात. ॲक्टिंगमधली ऑडिशन वगैरे काय असेल.
अच्छा, अच्छा तस कराव लागतं.
हा आणि आम्ही कसं छोटे, मोठे नाटक केलं होतं त्यामुळ माझ्या मैत्रिणीनीच मला ह्याच्यामध्ये म्हणजे सांगितलेलं की अस, अस आहे म्हणून.
ओके, ओके, अश
तर त्यांनी पाहिलं बघितलं मग रुल मिळाला मला तसा.
आरे वा चांगले. तुमचं प्रोफाईल पण तसं कुठे ब म्हणजे नोंदणी करून ठेवत असाल ना तुम्ही? कि एखाद्याला जर तुमचं काम बघायचं तर जसं आता नॉर्मल जॉब करायचं ते पोर्टफोलिओ बनवतात रेज्युमे बनवतात. तसं काही असतं का तुमचं पण?
आता करायचंय पण सध्याला नाही केलं अजून काय म्हणजे अजून सुरुवात झालीय ना त्यामुळं
हा, हा, हा, कारण आजकाल बऱ्याच त्या गोष्टीवर असतं ना तुम्ही कस प्रेझेंट करतो स्वतःला तो त्या त्यामुळे अस लाईक करत म तुमच रेकॉर्डिंग पण असणार ना ऍक्च्युली अस? होत असेल का नाही डायरेक्ट लाईव्हच असतं नाटक?
नाही डायरेक्ट लाईव्ह.
अच्छा! अच्छा!
ह् रेकॉर्डिंग्स म्हणजे तिथं जर का आपलं म्हणजे असतील. कि व्हिडिओ वगैरे काढायची परमिशन वगैरे असेल?
हम्, हम्
तर होऊ शकत नाही तर आपल्या नाटकाचं हो काय म्हणतात त ऑलरेडी असत असते सगळं रेकॉर्डिंग.
हा ना ते चांगलं आहे ना म्हणजे कारण आता तुम्हाला पण कॉल रे द्यायचा म्हटलं तर तुम्ही तुमचं क्लिप काढून त्यांना पाठवू शकता. किंबा हे हे माझं गाणं आहे किंवा असं आहे बाबा. माझं म्ह. चांगय म्हणजे तुमचं प्रोफाईल तस तुम्हाला बिल्डअप करता येल सगळ क्ल चिंच वगैरे टाकून, अरे वा छान आहे. आणि मला तेच इंटरेस्ट ऍक्च्युली बोलले ना बालगंधर्वच बघितलं तेव्हाच कारण ते पण मला वाट तिथलेच आहेत ना मिरज? मधलेच ना? का सांगली?
हो मिरज, सांगली
मिरज, सांगली, का जवळच आहे ना मिरज, सांगली, ऑलमोस्ट एकच आहे ऍक्च्युली. पण फक्त थोड डिस्टन्स आहे त्यांच्या मध्ये बरोबर.
कसं आहे मी सोलापूरचे पण माझा प्रयोग सांगलीमध्ये होता.
आणि तुमच म बोलण्या वरून पण ते मला मिरज -सांगली कोणीच त वाट लं असत मी मीच विचारलं असतं ऍक्च्युली त्या साईडचे आहात का? भाषा कारण तशी नाहीये तुमची अ सोलापूर साईड तेच मी म्हटलं सांगली वाले असे बोलत नाही ते ऍक्चुली नाही पण त्या मानाने न्यूट्रल लँग्वेज आहे तुमची म्हणजे अ कस कि प्रत्येक एरिया वाईज असते ना तर तसं नाही वाटत. तुम्ही बी कदाचित नाटकं तुम्ही काम करता त्याच्यामुळे असेल की सगळ्यांना समजेल असं भाषा आहे तुमची तर मला पण एकदम कळून नाही आले की कोणत्या साईटच्या आत असेल. नाही ना तो चांगलंय गुड गुड खूप चांगलय ऍक्च्युली माझ्या पप्पांना पण खूप इंटरेस्ट होता नाटकात माझे पप्पा पप्पा पण काम करायचे अ पुण्यामध्ये हम्म कंपनीतर्फे वगैरे तर त्यांना खूप इंटरेस्ट नाटक याच्यात मला बघायला आवडतात फक्त ऍक्टिंग तर एवढी नाही. पण बघण्यासाठी अस आवडत म्हणजे ज बघते कुठे चान्स मिळेल मोसली त ऑनलाईन जेवढे अवलेबल आहे तेवढे बघितलेले आहेत मी. आणि इथे आमची इथे पण एक आहे नाट्य सभागृह. तिथे कधी लागलं तर मग मी जात असते.
हो, नाही पुण्यात खूप नाटक असतात प्रयोग वगैरे सगळं होतं ना
पुण्यात असतात ऍक्च्युली रेग्युलर बेसिस वर असतात. पण तेच ते वेळ काढून जायला पाहिजे आजकाल इतकं अडकून बसलंय ना अच्याा काय करायचं पण मला ते मजा माहितीये नाटक बघायची लाईव मला वाटतं शेवटचं नाटक मी कोणाच बघितल होत, उमेश कामत आणि प्रियं का बापट हा प्रिया बापट त्यांचं पाहिलं होतं मी लास्ट नाटक त्याच्यानंतर मग मला बघायलाच नाही मिळालं संधी कधी पण खूप चांगले चांगले आता आलेत नवीन नवीन तर तेच
हो मला ते रूत ऋता दुर्गुळेचं पण एक छान हाय नाटक ते बघायचंय पण आता काय
ऋता तर व्हय आणि कोणा सोबत आहे तिचं
अ आता नाव नाही नाही लव काहीतरी फॉरेवर काहीतरी असं नाव आहे त्याचं
अच्छा ऍक्टर कोण हाय त्याच्यामध्ये
नाही ऍक्टरात नवीनच आहे भरपूर नवीन ऍक्टर मला माहित नाही. तो, पण आपली रूता माहितीय
म तो एक जो एक कविता पण करतो आणि
गातो पण
हा तर तोच मला ऍक्टर मला पण नाव आठवना एक्साट त्याचं तो पण खान्देशचा कुठलं तरी असं आजकाल खूप आलेत ना नवीन मला प्रशांत दामलेच बघायचंय एक्च्युअली लेटेस्ट एक त्यांचं आलंय कोणतं पण ते आता कधी पुण्याच्या ह्या साईडला आलं तर बघायला मिळेल खरं मला असं वाटत, तरी तुमचा रिस्पॉन्स कस असतो म्हणजे तुमच्या प्रेक्षकांमध्ये कोणते लोक जास्त असतात. यंगस्टर्स असतात का अ मिडल एज म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक असे जास्त असतात. ऑडियन्स कस असत हा म्हणजे न्यू जनरेशन पण इंटरेस्टेड ते अशा प्रॉजेक्टमधून
हो
फॉर एक्साम चांगलंय आणि तुमच्या टीममध्ये पण सगळे असे यंगस्टर्स आहेत का जुने पण काही ऍक्टर आहे
अ जुनी नाही सगळे नवीन हाय
नवीनच आहेत अच्छा नवीनच तुमच हे आहे.
प्रॉजेक्ट फूल नवीन
मग आता तर तुम्हाला भरपूर चान्स मिळेल कारण आता कार्यक्रम वगैरे त्याच्यामध्ये ठेवतात नाटक वगैरे ना
हो हो
बऱ्याचश्या उत्सवांमध्ये असं
तेच ना म म्हणलं आता एवढं एक वर्ष झालं की मग द्यायचे ऑडिशन्स वगैरे म्हणजे बघता येतं सगळं
हम्म इथे पुण्यामध्ये वगैरे पण बरेचशे अशा संस्था आहेत जिथे ते ठेवत असतात. मग तुम्ही लोक असे एकांकिका वगैरे साठी येत नाही कारण पुणे त्याच्यासाठी खूप फेमस आहे. की एकांककाच्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये
हो तेच ना आता सहभाग तेच म्हणलं आता एक वर्ष झालं ना एवढं की फुल इकडें वळणार मग
हम
कारण कस वेळ मिळत नाही ना.
अच्छा अच्छा तुम्ही काम पण करता कॉलेज करता अच्छा मग कॉलेजमधून पण नाटक म भाग घेता का त्यांच्यातर्फे पण
हो यूथ फेस्टिवल असताना.
हा मग नाटक वगैरे असतील चांगले का डान्स असतात मोस्टली
डान्स नाटक सहळंच.
सगळंच असतच्छा अरे वा चांगलं आहे. इथे एकांकिका खूप होतात पुण्यामध्ये स्पर्धा असतात त्यांच्या तर बरेचसे चांगले चांगले ऍक्टर जे आहेत ते असे एकांकिकामधूनच आलेले आहेत. म्हणजे मला आठवत जेव्हा मी कॉलेजला होते त्यावेळी अंकुश चौधरी मुक्ता बर्वे हे सगळे अ म्हणजे असे एकांकिकामध्ये काम करायचे. तर त्यांच्या एकांकिका लागायच्या तर त्यावेळी ते एवढी फेमस नव्हते ना नंतर मग ते खूप फेमस झाले.
फेमस झाले बरोबर आहे की
ते एकांकिकामध्ये खूप म्हणजे अ पुण्यामधन ते जेवढे गेलेत ना एकांकिकावमधून भरूर. पूर पुढं गेले. मला वाटतं ओम भूतकर तो पण एक ऍक्टर आहे त्याच तो पण एकांकिकामध्ये पाहिलेलं आहे त्याला मी हां
हो तो मुळशी पॅटर्नवाला
पॅटर्नवाला हे सगळेच तो बरेचशांच म्हणजे स्टार्टिंग ते एकांकिकापासून करतात. तर ते असत स्पर्धा असते त्यांची ना आणि मग नाट्य स्पर्धा पण असते. कॉलेजेसची तर ते पण खूप असतात. तर आधी आम्ही कॉलेजला होतो तेव्हा हे खूप चालायचं म्हणजे आम्ही एक नुसतं ऐकायचो की या थे आहे स्पर्धा वगैरे पण अस. तर चांगलं आहे खरं क्षेत्र ऍक्टिव ऍक्टिव्ह राहावं लागतं. हो तुम्हाला असं अभ्यास वगैरे पण काही देतात का ते म्हणजे असं. एखादं प्रोजेक्ट देतात का स्टडी करण्यासाठी वगैरे
काय पाठांतर वगैरेच असतात डायलॉग वगैरे
अच्छा म्हे एखाद कॅरेक्टर स्टडी वगैरे देतात का बाबा. अभ्यास करा अस.
नाही नाही असं काही नाही.
अच्छा मग त तुमचं पाठांतर वगैरे तर जबरदस्त पाहिजे मग तुमचं. गाणं पण आणि डायलॉग्स पण सिक्वेन्स पण सगळ्यांच लक्षात राहायला म्हणजे कोणात को कोणी बोलायचंय. अच्छा ह हो चांगलं आहे बोघा.
हो
ऍक्टिंग माझ्या पप्पांना खूप इंटरेस्ट आहे ते नेहमी मला बोलायचे. अरे नाटक नाटकचंी म्हटलं अचछ म्हणजे पप्पाने मी पाहिलंय स्टेजवर पण ना ज अ ऑडियन्स म्हणूनज अस तर स्वत जाऊन कधी केलंय तर त्यामुळे थोडी प्रोसेस मला माहितीय. पण प्रत्यक्षात कधी भाग घेतला. पण छान आहे संगीत नाटकचं म्हजे
नाही म्हणजे नाटक वगैरे काही केलं नाही.
नाही त्याच्यात जास्त इंटरेस्ट नाही माझं मोस्टली इंटरेस्ट ना लँग्वेजेसमध्येध्ये तर माझं प्रोफेशन म्हणजे मी ट्रान्सलेटर म्हणून काम करते मराठी मराठीसाठी हिंदीसाठी आणि साईन लँग्वेज साठी तर मग आमचं मोस् मोस्टली ऍक्टिंगच आहे ऍक्च्युली साईन लँग्वेज म्हणजे थोडस ते ते मला हेल्प होत त्याच्यामुळे तर आम्ही पण इंटरप्रेट वगैरे करतो ना साईन लँग्वेज मध्ये तर मग ते तसं करतो आम्ही की बरेचसे ऍक्टिंग करायला असं तर तेवढंच काय ऍक्टिंगचा पार्ट आहे माझ्यात याच्यामध्ये हम् मग त्या त्या लोकांना आम्ही हेल्प करतो तर त्यांच्यासाठी बोलावं लागतं मग त्यांच्यास
ह
तर लास्ट दहा वर्षापासून ते मी करते आणि मोस्टली लँग्वेजेस आहे इंटरेस्ट त्याच्यासाठी मी काम करते म्हणून मग बाकी काही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही असं हम्म अच्छा कॉलचं असं मला माहिती नाही एक्झॅक्टली दहा मिनिट झाल्यावर बंद करायचंय का म्हणजे कसं
नाही दहा मिनटं झालं की लगे कट करू
अच्छा मग ऑलमोस्ट आता झाले दहा मिनट
हो हो ठीक आहे चालते परत करते मी ओके
उद्या
साधा कॉल करते हो हो ठीक आहे ठीक आहे ओके ओके बाय बाय हो हो हो बाय